बोल ना.
काय करती
पोळ्या करतीये तू काय करते?
मी पण पोळ्याच करते.
ओ बापरे आज कशी काय पोळ्या करते तू?
मी रोज करते तुला माहिती नाही का?
नाही नाही माहित नव्हतं ना बरं झालं सांग आत्या आहे कायआत्ताशी जाउन
वरून ती तरी का बरं?
नको तिचं बरं आहे. तुझ्याशीच गप्पा मारते तिच्याशी कुडं मारू. नय
अगं तिला कोणा की करून
म का लै कीशात नाही गेले आता बस आता आता जाग्या नाही राहिली.
हा का उथ कॉल्स स्पीकरवर नाही ठेवता येत का?
नाही नाही बोल बाकी काय म्हणते मग?
काही नाही काय चाललं तुझा क्लास ला?
आली क्ल कॉलेजला जाऊन? कॉलेज ला जाऊन आली काय?
आज व आम्ही दुपारीच जाऊन आली.
स्पीकर नाही ऑप्शन याला. अ अच्छा बरं आहे.
त्याला बरं वाटलं का?
हो वाटलं आत्यशी बोलती का दोन शब्द?
दे बरं आत्याला काय झालं होतं? त्यालाला काय झालं होत?
झालेला आहे म्हणजे झालेलो आत्ता नाही. का म्हणजे सर्दी खोकला
हा हा लिओ
हम्म लिवा आज सारखं झोपा काढतोय म्हणजे तो झोपाच काढतो
कस?
पण झोपच सर्दी झालेली लिओला पण सगळ्यांना झाली ना घरात मग त्या ते इन्फेक्शन लिओला पण झालं.
हा का. बर आहे बरं दूध पोळी खातं का गं हा आत्ताच आली अर्ध्या तास झाला.
अच्छा
अजून काय चाललं तुमचा क्लासला गेली होती का?
हो आम्ही क्लासला पण जाऊन आलो.
मग तेव्हा त्याला कोण सांभाळतं?
तेवर ते्हा घरात कुणी पण सांभाळतं मी क्लासला गेल्यावर
हा हा तुम्ही घेऊन जायचं क्लासला.
हम्म हम्म बसून जाऊन. उद्यापासनं घेऊन जाईल मी त्याला उद्यापासनं घेऊन जाईल मी त्याला.
मण तू तर क्लास बंद केला होता ना?
म हे तुला तर माहिती होता तू विसरून गेली का जात अस कधी होती ना म्ह मग तुला हो बोलली
ठीक आहे जाऊ देती का पैशे मॅडम?
पैशाचा काही संबंध आला. ती मला शिकवते आता पैशाच काही संबंध नाय तिथे.
बरं
अच्छा जेव्हा पैशाचा काही संबंधच नाही आपल्याला द्यायला लागतील द्याना पैशे.
नाय मी घरी आगं ति के ते क्लासमधले पोरं आहे तिच्या हाईट वर
तू नको शहानपणा करू सातबो मावशी कॉलेजची टीचर होती.
हा.
हम्म. तू काय सांगती मला?
तुझं काय चालू आहे नेमकं?
पोळ्या करायचं का? काय झालं एकच वाक्य चार टाइम बोलली ना. भाजी का नॉन व्हेज केला आम्ही आज.
बरे आहे नॉन व्हेज
जेवाया येते का जेवायला?
नको नको कुणी आलंय तुमच्या इथं?
हो का बरं.
काय मम्मी म्हणे कोणी आलाय का असं.
नाही नाही का बरं कोणीच नाही आलं.
आमच्या इथं किती दिवस झाले केलच नाही.
आमच्या इथं त्या दिवशीच केलं होतं का आज नाही केलं आज. बघ अजून भाजीचं बाकी अजून त्या मळ्यात जायले. त्या मळ्यातनं आल्यावर मंग ठरवू काय काय करायच काय नाय.
आण तुम्ही तर दोन तीनच जणं खाता ना.
हा मग खाता पण मग करायला लागतय ना खातो ना आम्ही.
हम्म.
मग करायला तर लागतच ना खायला खायचं म्हटल्यावर.
लिओला देते का की नॉन व्हेज?
लिओला अंड दिल होता ना बॉइल करून. ते खातो ना त्याला ते अंड्यामधले येेलों राहतं ना ते लय आवडतं.
हा हां आणि ते पॅकेट पॅकेट फूड.
आ
ते पॅकेट मध्ये नाही का येतं
ते काय म्हणतात मग केडपू
हा.
मंग खातो ना आवडत ना त्याला. त्याला त्याच्यापेक्षा दुधपोळी जरा जास्त आवडते पण त्याचे केस गळायला लागले नाही का मग मी बंद केली. नाही तर द्यायची मी दिवसातून दोन टाईम तरी थोडी थोडी पण नको.
लिलीपेक्षा हा थोडासा खाता पी ताय बरं का
अगल पण तो आज दोन दिवसापासू उम्म हम्म. झोप झोपून राहतो का नुसता आसं त्याला सर्दी झाल्यामुळे तो झोपतोय. त्याले डॉक्टरकडे घेऊन जायला लागेल पहिल्या गाडीनी.
काही नको नेऊ सर्दी झाल्यावर लगेच आसं काय पोटबीट दुखला आणि मग द्याच सर्दी झाल्या हो काय?
अगं पण मग त्याच्या पाणी ते त्याचा ते हे बाकी आहे ले त्यांचा काही तर डोस वगैरे असतो वॅक्सिन ती वॅक्सिन द्यायला पाहिजे ना. आपल्या बायाना कसं देऊ गं आपण तसं म त्याला ते कल्शियम कमी पडून जाय.
किथे आठशे रुपयाचा किती तरी एक डोस हे.
अच्छा तुला कोण सांगितलं?
आपण ते नाही का ते म तिलाम रोजी लहान तेव्हा
हम्म हम्म अच्छा. हा पण बरं आहे म आहे तुझं लक्ष.
सगळेच आमच्या इथ सगळेच फिरायला गेले ऐ पाय दोन्ही पप्पा पण नाय घरी
कुठे गेले तुझे पप्पा?
ते सकाळीच गेले कुठेतरी फिरायला.
तरी
कुठे गेले आहे गं मम्मी?
असं
कोणालाच नाही माहिती खेडला गेले. हेड ला गेले बचत गटाचा ही होता ना.
हम्म हम्म बरोबर आहे मग.
आपण कधी जायचं फिरायला आ गं आमची फ्रेशच पार्टी आहे असा तुझ्याकडे पार्टी वेयर ड्रेस आहे का?
नाही गं मी कसं पार्टी विअर ड्रेस घेऊन. चाले माझी एक मैत्रिणी मयुरी तर ती आलेली माहेरी तर ती म्हणतीय आपण जाऊ कुठे तरी सा क्षीन बघ अजून पोरी असेल जोडी तर मी आणून ते येतील का म्हटले येतील. विचारते
नको तिच्यासोबत.
हा गं. तो येईन बाई तिच्या बहिणी सोबत म्हणी काय नको येडे.
मम्मी तुला काय बोलायचंय त्याच्यासोबत?
बोलती ना मी तुझ्यासोबत तुला काय बोलायला प्रॉब्लेम आहे का?
अगं मी वरती चाललय म्हणून.
काम नाही करू नको करू अजून दोन मिंट बा
नाही अगं कट नाही करत आहे.
बोल ना मग असं दुसरं काही गप्पा मार काय कॉलेज मध्ये काय केलं?
एक वेळा आमची फ्रेशर्स पार्टी ना पुढच्या त्याच्यामध्ये आठवड्यात म्हणून मग माझा काही फिक्स नाही मी नाही जाणार आहे नाही हा नाही.
मंग कुठे आहे कुठे आहे क्लास तिथच आहे का?
नाही हॉटेलला आहे करी लिव्हज हॉटेल आहे ना तिथं आहे.
अच्छा किती पैसे वगैरे सांगितले नाही.
पैशे नाही सांगितले.
फ्री मध्ये मग का बरं सोड ते जा मग पैशे नाही घेणार का?
नाही
बाप रे? मंग जा ना जेवण करून येशील म सो तेलं वरुम हम्म.
अनलिमिटेड जेवण आहे पण म नको.
जाऊन यायचं मस्त अन अनलिमिटेड आहे तरे.
मम्मी म्हणती का आपल्या इथं तशे कपडे चालती नाही.
म साडी घालून जायचे.
फ्रेशर्स पार्टी दी.
जायच चांगले घालायचे नाही म्हणण्यापेक्षा. अ
हम्म नकोच बाई त्यापेक्षा ना परत म ते म्हणतील का बाहेरचे जाय लागले कॉलेजी मधी जाते म्हणून. कॉलेज मध टाळी कराय लागेल याच्यापेक्षा नकोच.
तर आहे अवघडच आहे म.
नको आला होता मी केलं होता मेसेज बर का.
केलासा मंग काय म्हंटली म?
म काही नाही काही नाहीत. जी एम मी आहे बाय ती . जी एम मेसेज एक रात्री जी एन मॅसेज रिप्लाय करेची.
म काय एवढा जीव चलला ऍड करा ऍड करा.
अगं ऑनस नव्हते मी जास्त राहत स्नॅप मधी
अच्छा बरं आहे.
हम्म हम्म.
बरं आहे ना मंग काय ह्याला जीव चालला होता की कर ऍड कर ऍड.
अगं पहिले राहायचे ना पण आता मग जेव बसून देणे ब्लॉग केलंय मम डायरेक्ट स्नॅप टाकायलाच ओपन करतेस.
अच्छा ठीक आहे चालेल ठेवू का म?
थांब मी करते.